हॅलो ह
हा, ऐक येत बेसागे सगरी.
हो बेसा तुम बेसा.
हा हा, काय करता.
काही नाही कालगसा, तुम्ही काय करता.
आमक खाली हम प्रियंटदा.
अरे नाष्टा व्हल.
हा नाश्ता झाला.
काय करला नाश्ता.
नाश्ता टमाटा केला.
जेवला का?
हां हां, तुम्ही जेवला.
हो आम जेवलो याप्रादीस.
हम्म, काय आज कामरे.
काम काही नाही काले सऊ, पाणी येत गीता बाई.
नाही नाकडे भूक लागते.
ओके. य मधी काय पाणी आले क्या.
अं.. एक दोनदा खालला.
कालाला इरगाला.
नाही नाही काल म्हणतय दोन कालाला. म्हटल अऑस अस लाईट ग दिशी पडून गेला तथलाच.
हो तेचल पाणीचं नाही आहे ना, काही नाही येना.
हम्, चार रोज पानी आहे मग म्हंटल, न्यूज पण दे मरी
पापते काष्टम त्याले.
हम्म, हे टाइमच पाणी पडायचं होत असलं.
आता जेवन मांदणे पणी पडाचोय.
हा.
जुलैमध्येंद असल हे उणा्हाकारच्याने आहे मतम.
हा हा ये अधी आम्ही लहान राहत‌. त्यांनी टाइमले तरी, भरून राव असे.
हो जुलैमध्ये तर इर्गा पाणी वाचोय. असल पान.
हम्म हम्.
का पापम विवस कराचनला बाधा सुलसा. आता दधनार घिन कर.
तुम्हाला आहे की व्यवस
हो हाय.
हम्म.
आता,
हम्म, ये कुंडा भरा नाही काही नाही जरा, आता धान कोणी नाही‌. दं मुलका गालाच.
हम्म हम्म बर नसे की मारी
बोर नाहीता त्या बाई कोणा आला बोर नाहीता मगतांग काल वाकणचता
ह हां काले न बोर्ल कला सकीी पनई पडकी
ते ते आता पाणी कोणी नाहीघाला आता कोणी एक नाहीघाला आता कोणी नाही गाला अखी तेस त्यातून पाण्यासाठी
हम. एक कुंल लाल त पनी आार आधार पडतात कुंल नईट काय म्हमे बोर कालतात ऑटोमॅटिक आहे ते बोरपणकून चालवून घेत राहात काम
चलावे दत्पु आता बाई कोणी ना नाहीय काला आतावा कोणी नाहीय घाल ना आतावा कु्टी द करले
इकड सैड आम सईड बोर्ल ह रातात बोर्ल घलतात हम्मे पत्तल कला एम क कपास कपास गाडा टाईम की? हम्म.
आं.
कमाल जाता की तू म्हता
हो जात
व्यवसाय ते
व्यवसा येते उलसुलता येते आचा दिडी करते बा
हम् हम्.
हम्म कत्ते किती रोोल
हम् हम.
आता बा देखून देत मी देखून घेतातता बरोबर
हम् हम्. आता व्यवसाय म्हंटल्या आधी म्हणल्या ग वावाची. हम्म.
आता मतम
नाक मनसेक राचका ना त मिशीीन लाले का बाटी
हा हा.
हे टॅक्टरलालंला पाहिजे पापा वगैरे ना आले वणी नाही भेटणार काही नाही
हा हा.
नाहीतर अधी हे डोर मार आले निंदल निला आले आता त बोलवाच आता आता मत मशीन लस करतात
हा.
ट्रॅक्टर लान पापम त्याले उपाधी होऊन जात.
काम लवकर होऊन जाते खर्च कुठे पण होते
बेस्ट. आता ताई काय म्हणून घेतात, लॉक करावा म्हण ताई म्हणून घेतात.
हां. ये पर्सला दुरण सा आता सिच्युएशन जासाठी मार्क मात राहते
हो. आता कोणता काय म्हटलं पाणी ना मग नल आहे ना र्याडी आहे पी
हो पाणी नका रा आला का सुकन म्हणायचं
हा झाडाला धरते विघरून जाते आता इर्ग उऊब लागतय उऊब लाक नाही कोणी होओक गाला ना नाही देक ना त्यायूरया कड आता कोंत याप आला काना याप पाप मिरग कष्टलवताय
हो ते यापोर्ट जेवनसाठी बुकिंग करून घेतल्या का स युरिया बस्ता
हा तेगुड एकक्रमालय दोनो बस
हा बैर आल्या कासर बोस प्टा ते अरालाग अडे देून येतय
हा तेवढा एक्रमाला दोन बसाला देत आहेऐक ना बरी कष्टम होत तई पापम
हा बेस्ट आता पी प पिकाची क मंद लाखना पिकताात काबटी तिनते ना तर्वाता ते एक एक रोग येते पिकाला रोगल तर अध अध प्रॉब्लेम होते
हम्म आता कशी म्हटले आता आधी कशी राहिला म्हटलं डायरेक्ट शापच जाऊन ते किती म्हणलं तिथल्या बसार दैअल.
हम्म आता शॉ्टेज आहे का बट ते ते शायतवा यथ यथ न करा
आता काय करत आधी गमत फ्रीे का राहिलं कशी म्हणलं आम्ही आता आत्ता होकण तात म्हटलं आत्ता जाऊन आणून घे एकदा. डायरेक्ट जा शहापूर जाऊन किती बसल पाजे किती म्हटलं ते देवाचे राहिले अस
हो हो आ ते वेगळेच दिसात ना नाची म्हटल्या आता युद्धला ते चालतात ना
हो.
ते खराब असून प्रॉब्लेम होतय हम्म आता पूर्वत गॅसला संबधित ते सान तेशी
हो आता कवढं नाही भेट नाही का गॅसलू केस फॅटफव डेससोलाब. बुक होतय नाहीतर आधी महिन्या होता नाही बुकवाचीिरवा रजलालायला पाहिे असं
हां हां.
आता फार्ट फाव्ह डडेस होन एटला सर बुकिंग नाही ना ग्यास
हम्म. मग अर्धीना बुक करून घ्या आम मला त्याच्या लगून
हम्. नाहीत तरर अधदी कोंत हले काही डैरेक्ट जऊन ाप मामूल का ग्यास सरता नाही ब ल्या का ते त राहिल्या क ते तवरवरत येते
हां हां
आता त्याशी नाही फॉर्टी फाईव डेस होल्यापस गॅस देतई
हम्म.
आता ब्लाक बत कटलीेर का रेट.
हा रेड वेल मुड वेला यायचं ना की
हम्म.
दोन हजार तीन तीन हजार आहे
हो.
आता भर काशी तले युद्याल
दोन दोन घ्यासला ग्या एसी आता तस सिच्युएशन दोनूठी दोन बुड्डील आले का रधक ह बरोंग घेऊन तोंग घवा तर जला कस काय प्रॉब्लेम आहे
हा नाहीतर कस्टमर्स आता हे पाण्या ताराक चुली नार रांदम म्हंला पणी गिनला कड्यान नाहीहीपेतात काहीन नाहीईपेटात
हो आता कडे नाल म्हंटलंय का रनाथजऊन त्यांना म्हटलंय ककडं
कस्टमर
कस्टमर्स नाहीईबेटना क रेटल क यदी काू
हो आता आणिक फॉरेस्ट वाल फुल स्ट्रिक्ट करला.
हा चितकरला.
आता अजून द्या, कोणी नाही आणारा.
हां.. काडे आणल्या तर ना वेर. ते म्हणल्या, ते कडे महिनभर पण नाही येत. आता गॅस आले दोन तीन महिने दिवस पण, हे करतो मोठ मोठ्या फंक्शन तेस आलं की.
आता चुली ना प बसून न करा, आवा म्हणाव च रिस्कच की.
हां..
आता ते हो गॅसवरल दोन्हीकडे दोनड मनल्या कल
हं..
आता हे चुली वरल्या, फूंका आवा अधुवा नि
त्याल कुठं न कर प्रॉब्लेम असं.
हम्.. ते पेटे नाही काही नाही आणि, पाणी आणु कडे भिजून राहिलं तर पेटलं नाही ते.
अं..
बरी हे कष्टम
हां..
अं ते केशवच आता गॅसल इर्ग वाढूून दिले, आता गॅसल भेटस गेले आता इटले नाही राहा गॅस.
हम्म.. तर जास्त मत. आमचं प्रधान मंत्री तवर उज्ज्वल योजना माझा त्या काल केलंय. ते असल्याले. गॅसला अटतेक बेसवालं नाही त्यानंतर काय अ गॅस पेटवाले वास नाही कोकल्याला गरनात कशी पेटवणार बिवाची.
विवा हातदी तेलाचे मनाचे.
हम्म. आता काही नाही हो फ्री होऊन गेलं होत विकासच बीऊ नाही काही नाही.
आता कोणी चुलीनार कोणीन नाही पेटवणं फक्त ग्यास चालू असो.
हं.
आता गॅस नाईटला घरच नाहीत तसं.
हा अख्याच ठेऊन गेला लहान लाकडाची मोठी लाकडं कशी पेटवावं?
हा आता येते प्राजेस म्हणलं च्यांनी. काही आता रिस्क नाही चुली पाई बसणं फुगत राहणं धुव्यात खाण ते राहणं हे राहणं मला नाही राहत. एका मधं.
हा.
दोनम आरामस पेटवाल्या एक दोनड एकयस जाते एकडायस होऊन जाते.
हां.
बेस्टच तुम करता आता? व्यवसाय करता तुम्ही.
व्यवसाय बानकराचं, मी नाही म्हंटले जॉब पर्पस
ओके.
राहतं. बाध करायचं का नाही बान एक दोन साार काल काल होतं का, खरा चाल परवा चाला.
हां.
तीच आले ते बे बी चालते पण. मग रिस्क मिळाली की नाही? रिस्क झाले पहा आम्ही ग काय काय कर चप त ना ग्रहपड रले फैल संतोषम मात म्हंटला काबट या बावंपला तिले तेस नाही अला
आता आता व्यवसाय कली आता हगी दे एकत्रवावा गाई निंंतात आडक रावा मण मरावा मण तकावा कल्प
हा जलनेतात नैस नयवे
नाही हो हो अखखे देखून घ वावा
हम् कोणत्या टाइमत काय करावा कोणत्या टाइमत काय करावा
आता करेक्ट टाइम ला घातल्या कस ते झाड गंमत वाढवून गंमत का गि येते
हा.
आता ते आता व्यवसायन करलाता त्या आता रहावावा हे आता निघतोय आता ये गाई निघतात बस निघतात.
हा.
आड करावा जबर राला बेस अस ग राजजवरर उसग दूर रा आलं म्हटल उस कष्टम होते जनन
हम् जाले ना कस्ष्टमती हो.
हम् अज ज बर राहिला म्हनग तिथला टेनशन काही नाहीई रा दगूसे गमत
हम्म आता सीझन स्टार्ट होल का मनि कपल म्ह तर भरल्या का स्टार्ट करतात मी नाही तर मग कसे
आता तर तररा भरले कस आता घालतात हे सारी पाणी नाही तर तर भरते की नाही की म्हणतता नाही तर जुलईत ऑलमोस्ट आता भर हवाचा
हम् तुम्हाला का काय घालतात ना अदीिक पिक काय पिकवतात
पत्ती घालतात अं दाणाही घालतात
हम् हम. द घरीच मट होतात की नाही बाहेर गेन तुम्ही
घरचे म्हणतात मतोद
ईकड आख्यान आहे आज. हां सर सर हां सर राहता
हा.